हॅलो हॅलो. येतोय आवाज? आला काय? हॅलो हॅलो हॅलो. आला?
बोल की.
हा. जेवलीस, जेवलीस काय?
होय जेवलो की. तू?
आत्ता जेवलोय बघ.
म तो.
आत्ता जेवालोय. चपाती भाजी, सांडग.
हॅलो हॅलो.
आवाज यीना तुला हॅलो?
तुला यालाय काय?
यालाय की.
हॅलो. हम्म.
यायलाय मला. यायलाय.
काय करायल्यास?
अहो आले तुमचे?
नाही अजून.
अजून नाही?
नाही. मगाशी गेलेत ग ते. हा?
जेवलीस तू सोडून तेनासनी? सोडून जेवलीस पण? कसली बायको गं तू आ? असा करत्यात होय?
तसंच करते.
असं करायचं नसतय.
हम्म काय खायलीयास?
चपाती, भाजी कांद्याची.
नाही नाही हाय काम चालू हाय. आतली केल्या वाटते एक नाही. हॅलो.
हम्म.
हम्म हम्म.
काय काम करालीयास?
हा.
काय काम करालास?
ते फॉर्म भरलं होतं, गॅजेटच काम करालोय.
आमचं कार्ड आलं?
आले की.
मग कधीच
फोडायचं आहे बॉक्स फोडायच आहे तो, मग ऍक्टिवेशन करून देतो की.
हम्म हम्म हम्म.
हम्म. तरी पण जायाचं.
म्हणजे ते चालू करायचं असते व्हय, चालू करायच असते ते?
काय?
चालू करून देताय होय तूम्ही ते?
होय.
हम्म हम्म हम्म, मग नंतर आम्ही त्याच्यात आता आता बॅलन्स मारायचा आम्ही पहिला?
पहिला आणि बॅलस टाकावं लागत.
मग आता कसं मारू आम्ही?
मग तुम्ही मग फोन पेवरन पण चालू होणार आहे, तुमचा रिचार्ज करतोय तसं.
हम्म.
सुरुवातीला मशीनला मारायच आहे, डेपो मध्ये पण मारू शकताय.
हम्म
चालतो किंवा कंडक्ट
हम्म.
शकतायत.
हम्म हम्म हम्म. आपल्या इथं घ्यायला येतेय कार्ड सगळीकडें आता?
कार्ड, होय.
हम्म.
कार्ड वापर
हम्म हम्म हम्म. तुझा हाय?
हाय की. माझं पण काढलंय की. चालू केलंय अजून त्यावर कधी गेलो नाही आम्ही अजून बसनचं फिरलो नाहीये.
हम्म. कॉलेजच चालू झालं काय नाही?
होय झालं आता बारा तारखेपर्यंत हाय, जाणार आहे चार दिवसात
काय बारा तार
रजिश-रजिस्ट्रेशन
हा हा हा. म्हणजे अजून दोन महिने जात्यात बाळ त्यात.
होय.
आता आमचं आव्याचं कनई मी तीन महिन्याआधी, दोन महिन्याआधी केलोय बघ.
हम्म हम्म.
अजून त्यांची लिस्ट पण लागली नाही.
डिप्लोमाला. हा?
काय म्हणलं?
डिकेटीलाच एआयला केली. हम्म. गौरी
हॅलो.
घरातली गं ओम, सुची, गौरी, मम्मी, पप्पा हॅलो.
बोल की ग.
घरातली काय करायल्यात म्हणलो.
मी
हम्. बाकीची.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
तू आज कुठं बसल्यास काय रेंज नाही आहे का तुझ्याजवळ?
आहे की,
अगं ते. ओमला सांग ते मी त्याला पॅन कार्ड, ओळखपत्र कराय दिले की नाही ते करायचं नाही म्हणून सांग.
ते केलेय
आ हा परवा करायला लावलीत.
पॅन कार्ड
आई आजीचं पॅन कार्ड झाले आहे ते मला माहितीया. हा ओळखपत्र कराय सांगितलेलो, त्यांना अजून फोन म्हणजे ओटीपी. पी तेन तरा काय आला नाहीये.
हा हा पप्पांचं झालंय बघ तुमच्या.
हम्म. ते माहित आहे ते आजीच करू नको म्हणून सांग तिने करून घेतली हिकडं.
हा हा सांगतो की.
हा टोणींना सांगणार तर तो करायचा.
हा.
अगं तिच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं गं, मग ते अर्जंट पाहिजे होतं.
ह.
तिचं होतं खरं त्याच्या तिचं पप म्हणजे प आमच्या पप्पांचं नावच नव्हतं त्यात.
हम्म हम्म.
नुसता तिचं नावाने आडनाव होतं.
होय.
हम्म म म्हणून
हं.
अर्जंट पाहिजे होतं तिचं ऑपरेशन राहिलेले ते ता त्याबरोबर तारखेला करायचं होतं.
हा म्हंटले सोड मला त्यानी.
हम्म.
हं.... सांगतो घे.
मन म हिथं ते आपल्या कॉलेजचा इथं कुठं तिनं लगेच करून दिलीत लगेच.
मग ते झालं. हम्म तेच ओमला फोन लावायचं म्हणलो आणि विसरलयचं.
हा हा. खरं बोले त्यांनी मला, त्यांच पॅन कार्ड पण होत झालेय सांगा म्हणून सांगितलेलीत.
हा ते हेच झाले प, बाबांच झालं ते माहित झालंय सोड.
हम्म.
त्यांचं पॅन कार्ड आणि ओळखपत्र दोनही दिलोय म ते दोन एकदम झालं सांग म्हटलं, सांगतो म्हटलं जे.
हम्म झालंय दोन्ही पण बनवून. कां
झाले काय.
हम्म.
बरं बरं. आता ते पोस्टानं येणार नव्ह दोन्हीपण?
नाही आम्ही आम्ही देणार नाही तर मग ओटर आय डी आम्ही देणार, आणि पॅन कार्ड येत पोस्टान.
बरं बरं त्याचं किती होतात, जरा विचारून सांग त्याला.
हो तुला किती सांगितलेलेत?
मला आठवना.
होम चालतंय विचारून सांगतो.
हम्म.
हे
तुला काय झोप आलीया?
जांभ्या याल्यात. गेलतो ग दिदीचं घर दिदीने फ्लॅट घेतल्यात. आत्तीची धाक ती मुलगी आमच्या
कुठल्या आत्तीची?
त्या सगळ्यात बारक्या आत्तीची
मला तुझ्या आत्तीची गावाची नावावर ना ओळखतोय मी तुझ्या आत ती असं मला मोठी बारकी माहीत नाही, हा हा हा.
गावात इचलकरंजीत, हा सगळ्या झाडच आहेत. तुया अहं.
पण त्यातलं त्या जर अशी गोलगोल आहे, केस अस चेहरा पण गोल आहे. हा हा.
हम्म.
तिच्या मुलगी न वय?
हम्म.
योगी तू काळी झालीयास काय?
काय?
काळी झालीयास काय तू?
होय
त्या फोटोत तू काळी दिसायल्यास बांध
कुठल्या?
मम्मी सोबत काढलीयास बघ?
कवा ग?
वट पौर्णिमेला?
हा हा हा, अगं ते उनामुळं दिसेल हा म्हणून दिस
ते असं उठून दिसालत.
उन्हामुळे हम्म, ते उन्हामुळे कशानतर. नाही दुसरे
कसं वट पौर्णिमेनंतर लग्न झालतं न्हवं तुझं?
नाही.
झालं बाई याच्या आधी, मला वाटतं तुझी पहिली वटपौर्णिमा हाय.
नाही झालंय की, व्हिडिओ तेन टाकलंय की ग.
मला ते संक्रांतीचच आठवा लागलंय, ते आठवना हेच.
हे हे नाही ते संक्रांत पण दुसरीच होते.
असं व्हय, हा हा आठवला आठवलं, पहिलं ह्याच व्हिडिओ आठवला आटवला. ते नुसता सगळ्या व्हिडिओत हसल्यास बघत्या व्हिडिओ.
हम्म असंच असंच असंच दात दिसल्यात सगळीकडं.
मग काय रडू?
असं वेगवेगळे एक्सप्रेशन दिली नाहीस.
हम्म काय कळत नाही गं.
अगं बाई
हम्म ओके.
हम्म. मग अजून
काय नई.
अगं मी ल तुला लावायले गे कॉल लागनाच.
हम्म कसं काय? माझंपण अपडेट आलतं. म अपडेट केलं, मग मला तीन टास्क आलेत की ग.
कम्प्लीट करते.
हम्म आता कोणाला लावायचं फोन?
एका व्यक्तीला पाच वेळा लावायचाय आणि दहा मिनिटंच बोलायचं, आपलं दहा मिनिटं झालीत.
एका व्यक्तीला पाच वेळे लवलो चालते.
हां.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
म आता ठेव आणि वाटलं तर नंतर लावणार तर नंतर लाव.
एका वेळा मग प्रत्येक कॉलचा वेगळा पैशे मिळत्यात काय?
होय होय.
हम्म हम्म.
आणि दहा मिनिटाचा वरचा पकडत नाहीत.
हम्म, झालेच काय?
व्हय झालात की.
हम्म.
वाटलं तर नंतर लाव नाहीतर उद्या लाव.
हम्म, उद्या लावतो मी.
हा.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
आवरा आन झोपा.
हो गुड नाईट.
गुड नाईट. जेवायलोय बाळ मी अजून, थांब जेवूदे मला.
जेव जेव.
हा तू का काय करते. तेने शांत बस उगाच काय तर.